हॅलो हा बोला.
हा दिदी तुम्हाला माझा वाॅईस येतोय.
हा येतोय.
चालीरीती या बद्दल म्हणजे ज आता संपुष्टात होत आहेत. काही संपुष्टात येत आहेत. तर कोही काही चालल्या आहेत.
होय.
हा तुम तुम्ही मला तुमच्या लाईफ मधला दहा मिनिट देऊ शकता.
बरं ओके हाय मे फ्री.
ओके चालेल तर दीदी आपण बघत आहे की अ परंपरानुसार म्हणजे बदल हो खूप इम्पॉर्टंट आहे आता खूप परंपरा नवीन परंपरा आलेल्या आहेत किंवा जुन्या परंपरा संपुष्टात होत चाल्या आहेत अस आपण म्हणतो कारण अस पण बोलतात की काळानुसार बदलणं खूप गरजेचं आहे.
हम्
होय ना
काळानुसार बदलणं हा गरजेचं आहे
हा त्याच असेल पण काळानुसार बदलणं जितकं गर गरजेचं आहे तितकंच अगोदरच्या देखील गोष्टी लक्षात ठेवण त्याच्यावर विचार करणं आणि त्या पुढं आपल्या म्हणजे परंपरागत असं चालू ठेवणं हा हे महत्त्वाचं आहे जस की आपण बघतो आजकाल सण वगैरे आपण आहे तस सेलिब्रेट करतो का? तर नाही अगोदरच्या काळात आपण जेव्हा लहान होत आ दिवाळी ह सण घ्या लहान होतो तर खूप आंनंद होत होता आपल्याला दिवाळीत येणाऱ्या शाळेतील सुट्टी आता सुट्टी म्ह आपनं किती खुश होत होतो आपल्याला दिवाळीत हे कपडे घ्यायचे आहेत असं असं मेकअप करायच आहे किती आपण छोट होतो. पण आपल्याला खूप आनंद होत आणि असा सेलिब्रेट वगैरे करण आपण दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास देखील आपण पटकन करून ठेवणार का कारण आपल्याला दिवाळीत एन्जॉय करता यायला पाहिजे किंवा आपल्या घरातील जे करं लाडू चकली बुंदी घरी बनवत टाइम स्पेंड करता यायला पाहिजे बरोबर ना तर आता ते अस्तित्वात आहे काय सध्या बरोबर आहे तो सण साजरा केला जातो दिवे वगै लावले जातात दिवाळी हा अंधारातून प्रकाशकडे, सण आहे कारण दी पावलीमध्ये दी पावली त्याच्यातच लिहिलं आहे की दीपाला म्हणजे दिवा आपण दिवा लावतो
हम
पण आता आपल्याकडे तेवढी उत्सुकता म्हणजे तेवढ्या आपण परंपरा चालू ठेवण्याचा प्रयत्न करत नाही आपण काय करतो की राहू दे म्हणजे आपल्या तेवढी एनर्जीच नाही आहे की, अ आता आपण करंजी, चकली चकली लाडू वगैरे घरी बनवायचा काही त्रास नको, म्हणून आपण विकत आणतो. मग ते करण्यासाठी म ते हेल्दी असू शकतं कुठल्या तेलात तळे असेल कसं बनवलं असेल उघड्यावर ठेवलं असेल हा विचार आपण करत नाही का आपल्याला नको आहे आता आपण हार्ड वर्ककडून स्मार्ट वर्ककडे चाललो आहे.
स्मार्ट वर्ककडे जात असल्यामुळे आपला टाइम देखील वाचणं तेवढंच इम्पॉर्टन इम्पॉर्टंट आहे बरोबर ना
हो बघ बाई! खाय का नाही? बघ मांजार ओकिल सगळ ह्यावर हॅलो! बघ की मांजार हा गेलं
तर त्याचबरोबर आपल्याला हा आता आपण बोलतो ना की मी तुम्हाला सांगत होते की चकली चिवडा वगैरे. ते बनवताना आपण बिझी म्हणे बिझी असत होतो टाइम स्पेंड करत. होतो आपलं जीवन तस राहिलेल नाही विकत आणतो आपलं स्मार्ट वर्ककडे जास हार्डवर्क सोडतो आणि दिवाळीला आपण आता नवीन कपडे पण घालत नाही की राहू दे एक दिवस काय घालायचंय ते काय कपडे घालायचे आपण जेणेकरून जास्त म्हणजे अस साडी घ म्हणजे लहानपनी आपल्याला अस साडी नेसायला खूप आवडत होती किंवा लेहंगा वगैरे चुडीदार तर आताचा काळ तो बदलला आहे आता मॉडर्नकडे चालले आहे आ आपण जीन्स क्रॉपटॉप डे आपण आलेलो आहोत बरोबर ना तर आपण ते न घालता म्हणजे ते देखील घालत नाही घरच्यांन कपडावर आपण दिवाळी साजरी करतो आगोदरष काळ तुम लहान मुली म्हणजे आपण फटाके किती वाजवत होतो आता आपल्याला फटाकेचा आ रिटेड होतो की काय फटाके वाजवत आप मोबाईल घेऊ आता बसतो मोबाईलवर बघतो ो आप दिळी मोल व होते आपण शुभेच्छा देीले आपण आता अ भेटून म्हणजे अगोदरच्या काळात कितीही वेळ लागू दे माणसे एकमेकांना भेटण्यास येत होती हॅपपी दपावली म्हणून विश करत होते तर आता आपण लगेच मेसेजवर हॅप्पी दीपावली एवढच टाकतो आपली विश होते तर ही परंपरा आहे ल्या नष्ट होत चालली आहे त्याचबरोबर ह परंपरा परंपरेमुळे चांगले देखील होत आणि वाईट म्हणजे फायदे देखील तेवढच तोेील आता हा एक तोटा असूनी तुम्हाला फादे सांगतो जस की आता अगोदरच्या का बालविवाह होता लहानपणीच मुलीचं लग्न करून देत तलं जायचं त्यामुळे मुलीची पूर्ण वाढ झालेली नसत होती किंवा मुलीला म्हणजे इतकं कळत नसत होत तिच्या बॉडीची पूर्ण वाई वाढ झाली नसत होती मग त्याला बाळ होऊन म्हणजे तिला टाकण किंवा घराबाहेर काढणं परंपरा होत्या बरोबर ना आणि पुनर्विवाहावर पण बंदी होती आता बालविवाहा झाला पुनर्विवाह पण बालवि बालविवाहावर बंदी आलेली आहे आता आपण म्हण की अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या मुली क आ अ वष वर्ष म्हण अ व मुलीची पूर्ण वाढ झालेली नसते मुली जे भाग असतात त्याची वाढ झालेली नसते एकस वर्ष पूर्ण होते त्यामुळे ती घर देखील दोन घर सांभाळू शकते मूल सांभाळू शकते सर्व कुटुंब एकटी ती सांभाळू शकते मु ह त्यामुळे बालविवाहा ब आ आहे आता पुनर्विवाह अगोर जात तुम्हाला माहच असेल की एकदा लग्न झालं मग तो नव कसाही असू दे म्हणजे ड्रिंक करणारा असू दे मारणार असू दे किंवा मृत्यू म्हणज एर झाला अस दे त्या मुली दुसरं लग्न करायच नाही अस बोलत होते तिने तिची लाईफ कशी जगवायची किंवा तिच केस पूर्ण कट करायचे कारण मुलीच सौंदर्य हे केसामध्ये असतो स्तियाचं सौंदर्य हे केसामध्ये असतं असं म्हणत तर तिच पूर्ण केस गायब करायची अशी प्रथा होती आणि तिने चेहरा वगैरे कोणाला दाखवायच नाही तिने पांढरी साडी नेसाई अशी एक परंपरा होती ते सगळं संपुष्टात आहे म्हणजे एक चांगलं त्यामुळे तिला दुसरी लाईफ जण्यात आनंद घेण्याचा दुसर चान्स मिळतो किंवा संधी मिळते जस की दुसरं लग्न करून तिला आनंदाने राहत म्हण ठे यात त त म्हणून अ जगात किंवा गावात किंवा घरी आपल्या कुटुंबामध्ये ना म्हणजे फिरू शकते अनुभवू शकते आनंद देखील तिचीी लाईफ एन्जॉय करू शकते
होय.
हे देखील म्हणजे हा देखील फायदा झालेला आहे. आता तिसरं म्हणायला गेले की, तुम्हाला माहित असेल की- ते, सती व्रता जाण्याची पद्धत ह- हा नवरा मेल्यानंतर, ज्यावेळी त्याला प्रेताला त्याच्या जाळ वगैरे लावतात. अग्नी देत- तेव्हा त्याच्यामध्ये उडी मारून, काहीतरी जीव वगैरे द्यायचा असतो ना. हा पहिला होता मग ते- बंदच झालेले आहे. का स्त्रियांनीच का कराव- कधी श्री वगैरे मृत्युमुखी झाली तर, पुरुषांनी ते केलं का? अग्नी मध्ये उडी मारलीय का?
नाहीच की-
हा तर अशा विविध प्रथा आहेत. परंपरा आहेत. ज्या चांगल्यासाठी देखील आहेत. वाईट साठी दे आहे. आता ह्या मी तुम्हाला परंपरा सांगितल जस की बालविवाह, पुनर्विवाह किंवा सतीव्रत जाण्याची पद्धत, ह्या सगळ्या प्रथ परं- परंपरा ज्या आहेत. त्या वाईट होत्या, आणि त्याच्यावर आता बंदी लावण्यात आलेली आहे. बरोबर ना आणि-
आता नवीन निघलेले परंपरा म्हणजे, अधिक मसाला लेक जावय- म्हणतय आप
हा ही एक अधिक आहे. त्यामध्ये काय करतात. म्हणजे, त्याची काय प्रोसेस आहे. काय आहे ती पद्धत,
अ बघा आता त्याची पद्- पद्धत म्हणाय गेलं तर, त्यांनी कसं करत्यात आता लेक जावयाची प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्यानी करत्यात- ती प्रथा सध्या नव्हती सोडा, आता इंस्टाग्राम मुळं ती जास्त व्हायरल व्हायला लागली. आणि त्यात कस, जावायाला चांद्याचं सोन्याची वस्तू केली जात्या, लेकीला चांद्याची, सोन्याची वस्तू केली जात्या. त्यासनी पूर्ण आहेर केल्या जातंय आणि त्यासनी जेवण करून घरी बोलवलं जातयं. जेवायाला पण जेंना एक मुलगी आहे त्यांना चालेल, ज जे गरीब परिस्थिती आहे, त्यांना दोन, तीन मुली आहेत त्यांना झेपत नाहीये त्या
हो, म्हणजे त्याचबरोबर हे थोडक्यात हुंडाबळीसारखं आहे. जे जसा हुंडा घेतला जातो किंवा अगोदरच्या कळत तुम्हाला तेच आहे की त्याच्यावर शासनाने बंदी आणली आहे. ज्या ठिकाणी हुंडा म्हणजे लग्नात हुंडा वगैरे घेतला त्याच्यावर पहिला होतो
हम.
फ्रीझच द्यायचा, तुम्ही हेचं द्यायचं, नाही दिलं की की मुलगीचा छळ वगैरे करण्यात येत होता, तिला घरी पाठवण्यात जात तो तिला टोमणे वगैरे देण्यात येत हो
होय हो, हे पण त्यातलंच एक झालंय, म्हणजे कसं सांगा? आता ह एकेकांच्या घरी प्र प्रत्येकाला हे करणं जमत नाही, पण ज्याच्या घरी जमत नाही त्याच्या घरी एक कोडं होतंय ना. बोलण मग त्या मुलगीला बोल लं जातंय, तिच्या माहेरच्यांनी काय बोलवलं नाही. काय, नेलं नाही काय अधिक मासाला, असं आ आम्ही सुद्धा केली सोड, आमच्या सुद्धा मम्मीनं केली प्रथा, पण कसं, आता सगळ्यांची झाली, आमच्या मुलींची वेळेला नको काय, अशी म्हणून तिनं केली. पण ज्यांचीच परिस्थिती गरीब आहे तेनी काय करायचं? हे मुलीनी स्वतः करून घेतलं, इन्स्टाला विट
हो अगदी, हो अगदी बरोबर, म्हणजे जसं तुम्ही बोलला म्हणजे हेच थोडंकं अधिक मास म्हणजे काय हाय हुंडाबळी. म्हणजे थोडफार आता चांदी करण साडी देण म्हणजे थोडक्यात तेचं आलं ना की काही खरेदी करून देणं, म्हंजे मुलग्याला, काय सासू का देऊ शकत नाही सुनेला, हा
हम्म, अधिक मासांत असं आहे की, दान करा. पण लेकीला आणि जावायलाचं सोन्या चांदीच्या वस्तू ह्या असं लिहिलेलं नाहीय त्यात. अधिक मासात दान करा असं लिवलंय त्यात ग्रंथात.
हो. अगदी बरोबर, म्हणजे काही परंपरा या चांगल्यासाठी आहेत तर काही परंपरा या वाईटा साठी आहेतं. तर आपण घेण्यावर आहे. आ त आपली पिढी ही सुशिक्षित आहे, आपण एज्युकेशनल आहोतं. तर मला असं वाटतंय की, परंपरा आपली चालू राहायला पाहिजे व्यवस्थित त्या राहायला पाहिजे किंवा चांगल्या परंपरा आपण आचरणात आणल्या पाहिजे. परंपरेचा आधार केला पाहिजे. इतकंच मला वाटत, आणि तुमच्यासोबत डिस्कशन करून तुम्ही तुमच्या लाईफमधला टाईम स्पेंड केला त्याबद्दल धन्यवाद.
हा, चालेल.
ओके बाय.